काय करतो आपण काय करता सर म्हटलं आपण
काही नाही आता सध्या जॉब म्हणजे आपलं व्यवसाय
हम ह काय सर पाडते ना हम् हमेशाधखारतो
शेती
हा द्राक्ष शेती आहे का टमाटे अस म्हणजे जस सीझनेबल राक्ष स तसं आहे काय बाकी क सजने बण ती नाही सांगता येणार नाही आपल्याला ोरती सांगायचं नाही एकमेकाची बाकी गोष्टी चाल दच त्या गोष्टीने बाकी टाइमपास ब ते गोष्टी बोलू आपण पण मग हे नंतर बोलू वाटलंसत ते
ते ते निम इ लक्षात नाही राहतो
असच होऊन जात याच्यावरती तीच गडबड होती असं आपलं काय रेग्युलर बोलायचं तेवढं बोलायं थोडंफार दहा मिनटं पुरे करायचे
हम् हम हम
बाकी एकामेकाचा मीना ऍड्रेस नाही सांगायचा बाकी चौकशी काय अस असलतीलल तर करायचे बा आता टमाटे लावाचे पण पाऊस पडा ना. का करताय नाही, काही पाऊस ना त आवड केलाय ना.
हा ना मागच्या वेळेस सरी बारा होता. सहा मे पासूनच चालू झालं होता.
हा माग थोडीस आम्ही बसून तेव्हा आमच्या म्हणजे मासे तयार झाले होती. द्रक्षाच्या गल्यामध्ये भागात. ह मग त प टोटली सारखे शेवळी होऊन गेलत. फर्माहि नाही. आणि या वर्षी तर आता जुलै लागायची पळली पण ते नाही.
हा ना, आता जून म जून प एंडिंग झाला आता जुलै लागेल तरी
तेच ना अजून तर काहीच नाही आता बसून राहायचं. बागेलंच तोडतोड पाणी देतोय पाणी थोडी निघायला लागले. विहिरीचच्या काही परिस्थिती बरोबर नाही. ह आमच्याकडेच गंज पालू पा पा त कालव जायल. पण त्याचही पाणी आरक्षित करून टाकेल. त्याच्यामुळेळ काही पाणी असं
हा तुम्ही तुमच्या इकडेच पानल ये करताय का सप्लाय?
हो. ट्रानसपोर्ट न दोन, तीन. बांगला मण जास्त करून ना पण आता यालाच देतो रशियाला. द्राक्षाचा हम्.
म्हणजे द्राक्षरचे प्लॉट आहे का? कोणता लावेल तुम्ही आता? ब्लॅक जामुून आहे का?
म. तो ब्लाक जाामुन चा होता तो काढून टाकला. आता जुना झाला होता. लांबरायटी आर के म्हणून. आणिंगोल हा कॅप्सल टाईप. आणि गोलवारयटी थॉम्सन म्हणून हिरवे.
ह ह.
जास्त करून रशिया चालते, युरोप चालते.
हा.
पलकाडून एक्सपोर्ट साठी. ह त्यावरथ मंग युरोपला कसा टिकाऊ मल चल तू थॉमसन. हा तो कंटेनर न जात त्याच्यामुळे मंग तो चालतो.
हा बर. व्यापारीकडून घेतो. व्यापारीला एक पुढं सप्लाय.
हम्म व्यापारी म्हणजे आता युनिट बनवलेले असतात ना.
हा हा.
परी नाही राहतील हे. लोकला आता हे, बांगल्या आल्या आणि ते येऊन नाही तर जागेऊ घेेतात ते ते नाही. यांच्या वालेच कटिंग करायला माणस येत्यांना युनिटवाले. त्या सिलेक्टेड सिलेक्टेड बंच काढून नेत्या. हम्म. त्यांच्या पसंतीनच त्यांच्या पसंतीनच काढून नेत मग राहिलेलं मला आपण इकडं लोकल मग देतो. इधल्या लोकल व्यापाऱ्यांना. मग ते भारतात बस बाकी मंग ह त्याच्यात सॅम्पल काढून ये ना. सॅमपल जर व्यवस्थित. तिथं आला काही डडेक्शन नाही निघाले औषधाचे म्हणजे कंटेन नाही निघ ना आता मग युरोप तिकड जातो तिकडच या वर्षाच रेट होते दीडशे एकशे साठ पासष्ट पर्यंत होती.
हा.
आणि बगर सॅम्पलचे रशियाचे रेट होते एकशे तीस पर्यंत एकशे पंधरा तीस आणि लोकल जेवत येत आपले बांगला शंभर सवशेपर्यंत होता आणि म्हणजे आपल्या बॉड्री जातली आहे ना सजाव्या भारतातच फिरणारे
हम्म हम्म.
ते नव्वद नव्व ते पंच्याण्णव पर्यंत होते साधारण सरीच्या पंचाळीस पन्नास पासून मग क्वालीटी बहत
हा.
हम्म म्युटस तर असे जाळवताच कमी होते त्याची. त्यामुळे मग थोडी पोझिशन खराबच होते आमचे काही ना माल तिथं दोनशे तीनशे घंटाल निघायचं समजा तिथे शंभर पण तस आवरले गंम डयरेक्ट साठ पा टक्क्याना घट होऊन गेले हम्म. स्पेर पार्ट कोणते हा का लाईने
हम्म फोर व्हीलर आहे ना. पण आता ते साध्ये ऑइल चेन ते वर रेट वाढून गेले ना सगळे म आता परत आता म्हणजे. प्लॉट चे माल होते ना आता त जुने्या एमपी नुस सर मग चांगले चालू पण आता परंत जुलै एव राहिली हे सॉरी जूनचीी आत आहे भारत मग आता परत जुलैचे नवीन लॉट येतील मी आता जशे जशे हे रविवारपासून थोडी थोडी एम आर पी वाढूनच राहिली आहे.
एम आर पी वाढते वाढतेच आता सगळ्याच गोष्टीत वाढ राहिली हम्म.
पूर्ण स्टॉक भरून ठेले जुन एम आर पी चा.
हा हा जुन मार पी.
हम्म त्याच्यामु काही नाही साध्या पण जोपर्यंत आहे पण आत्ता साध्या ती अशी समदारी वस्तू नाही ना पाटापटणी गुणच जाते ती
तर आता कारच म्हटलं तर घरोघर झालं त्याच्यामु ते हम्म हम्म.
आता काही नाही ते रापसाप मध्ये तरी जाऊच राहिले.
हम्म. सगळच कारच राहत का असे काही सिलेक्टेडच
नाही सिलेक्टेड नाही पूर्ण कार लाईन
ह का. मग त्याच्यातमुळ काही अडचणच नाही म्हण सिलेक्टेड राहिले म्हणजे बघ तर तेवढ्याच यय काय असं वाटलं म्हण म्हटलं
नाही नाही तस नाही पण आता चालू आहे पण विचार दुसरं करावा म्हणजे हुंडाईची एजन्सी वगैरे
ह हा हे ये जे ये
हम्म पण विचार एक टाईपला वाटतय फक्त हुंडई मध्ये माझ्या नाही बाकी की सगळं म्हणजे ठेवण्यामध्ये माझा आहे. स्पेशल हुंडई मध्ये कसं होते म्हणजे स्पेशल समजा आता दुसरं आले कोणी नाही का व काय म्हणत व्हॅन इको वगैरे
हा हा.
असं ते पण ठेवायला म्हणजे त्याच्यामध्ये पण थोडं होतं ना आपल्या इकडें तिकडं करून म्हणजे सगळंच
हा सगळं असलं तर कोणतं कोणी नाही गिर परत जात नाही.
हम्म परत म्हणजे कस स्पेशलिस्ट नाही करायच आपल्याला चा मध्ये पूर्ण एका साईडला विचार चालू ये पण साईड ला काय करावं समजत नाही.
आता यां चालू ये जरी व्यवस्थित चालू असलं तर याताच वाढवायचं वाटलं असतं सोईस्कर राहतात हे बी काम कस... जनरल राहिलं सर्वच राहिलं तर मग काय कोणतं इरे का आलं ते... त्या ऍड्रेस नुसार काही म्हणतात ना सगळं भेटतात येथे जा...
हा बरोबर...
हा तस आहे म्हणलं...
नाही आपण जी वस्तू समजा आपल्याकडे अवैलेबल नसती तर आपण करून देतो...
हा... आ थोड कॉन्टॅक्ट काई रा्री ठेवायला लागतात त्या गोष्टी कारण मुंगिरी काल मजला... ॲडजस्ट करून द्यावं लागताय...
आपल्याच्यावर भरोश्यावर त्यांनी समजा विश्वास ठेविले बा... का आणूनच मागूनच देतील बरोबर आता समजा एखादा... पार्टनर असला आपल्याकडे किरकोळ गारकोळ समजावतो अवेलेबलसला तर मुंबईवरून इडून तिकडून मागूनच द्याव लागतो... होतो..
हो भलेही ऑर्डर टाकून का होईना..
हा एखाद्या दिवस दोन एक जास्त करून दोन दिवस थां... होईना पण पपार्ट भेटेलच याच्या हिशोबानेच ठेवली सगळं काही...
ह हा...
अस..
बाकी अजून लग्न बिघन झालं क नाही...
लग्ने नाय झालय अजून...
नाही का ते तर विचारावा काय आता...
नाही तुमचं....
झालेल... दोन हजार सतरा म झालेलाय आहे एक मुलगा एक मुलगी आहे... मुलगी आता सहा महिन्याची...
हा हा..
हम्म हा
नाही नाही आपल्याला हे काय म्हणत याच्यामध्ये आऊन थोडंस म्हणल थांबून घेऊ एवढ्या लवकर लगेच नको..
ह नाही बरोबर...
हा बाकी काही नाही...
बाकीक आजून...
तुमचं काय चालं म आता आता सध्या काहीच नाही का शेतीत...
सध्या फक्त द्राक्षाचे... ते तंबाट्याला बोधबीत पाडून ठेवल हे फक्त पाऊसाची वाट पाहायची र बुकिंग करून.. वलेसग म मोडी इर
हम् ह ते टमाट्याचे पूर्ण हे असेल ना काय माहिती ते असं... नर्सरीमध्ये त ती पूर्ण असा ट्रे...
हा तसच ना नर्सर आहे बरोर तो... एकशे तीस हेचा राहतो... तर एक रुपया ती या वर्ष एकशे एकशे तीस उंडी रा... ती सगळी तुझ्या कृपया तीस पैसे यावर... वर्षी गेल्या वर्षी एक रुपये पंधरा पैसे होते पण आता रेट वाढली... सगलेन राता.. वाहतूक खर्च येत हे सगळं वाढलं त्याच्यामुळे एक रुपये तीस पैसे... म पुरा ट्रे माझा मते... ते जातो म्हणल दोनशे पीस म्हंटल्यावर त्याच्यावरूनच जातो.. त्याच्या तलेक उदे राहतील का आता आमच्या इथे भरपूरणारसा वयले ना...
हा...
सर मंद पाळळेले गेला बर बरते बिया ना टाक नाही. खो खो पेट येथे िझ ना त बथर. परत त्याला रिजेक्शन काढणं खराब झालेलं बाजूला करणं. मग ते विक्रल हम कत मग आमच्या काही उ आम आच्याकडे जळी पाडून जात्या खराब होत्या आम्ही परत सांताायला अ् आम्हाला बर. उपरकध
म तेच नाडबल कुठ त्यांचे काय म्हला आता.
तेच तर आता शेतीच तर काय अवघडच गोष्टी होऊन राले दोन तीन वर्षाप काही एवढं स्नेर आहेत.
तेच नाही काही समजतही नाही आता
हम्म.
मच्यामध्ये आता हे काय म्हणत आता काही धंदे पाणी नाही एवढं.
हम्म धंदे पाणी नाही ना आता समजा आम्ही आता गाई आहे एक दोन पण त्याच तर बी एवढं म्हणजे अ आता दुधाला चांगलाय म्हणून बरं आहे. तरी चारा आता पाऊस पाणी नसल्यामुळ चारा ब अवघड झाला न जात. बोध भी भरून ठेल पण हा कुठी पण वाढून
कुठी वाढली परत माझच मित्र आहे तुम्हाला काय म्हणे. प हा पहिले ना म्हणेजे तीन हजार रुपयाला गोणी का काही तरी तीन साडे तीनला भेटायचे म्हणे आ. तसा काि तरी आंध्रला भे म्हणजे दोन पटी दोन पटींनी पैसे वाढले म्हज तो डेअरीचा करतो ना.
मी आत्ता म्हणजे दोन महिने पूर्वी वल्या मकाचा बघतो भरून ठेवला होताना पाच टाणाचा.
हम् हम.
तुम्हाला तेरा हजार सकाळा पॅक करून मिळाला होता. आणि आजच तो बो जर आता म्हणजे वल्ला सारा तर नाहीच. पण जरी भेटला तरी पंचवीस ते एक हजार रुपये लागून जातील तेवढाच बारा आहेत. अरक डबल ना पैसे वाढून गेले.
म तेच ना.
चाळीस रुपयेने गेलं तरी काय परवडतं ते हिशोबा जर हिशोब केला जा खर्च कारण त्यांना डीपी बर आता जनावर आला. ल दऊखानलागूरहिले हे टेम्परेचर मुळ काय सारखे इंजेक्शन त्यांला कॅल्शियम कमी पडत आहे. फॉसबरस कमी पडवतो म्हणजे जे आतापर्यंत राक्षस शेतीसाठी आणत होतो. सपरेट आपण काय ब तर आता हे. या जनाववरांसाठी त्यांच्या मेडिकल मधून फॉस्फरसच्या बाटल्या आणंद कॅल्शियमच्या बादल्या तेव राहिले नाही त्या क ज काजारी पाडून जाते.
हो ना.
ब अससच काम आहे सगळे आता पण कराव काय दुसरे अजून अस. होन जातात ना.
ते तर आपले अकरा मिनिटे झालेय. तुम्ही आता मला करत इकड.
हो का?